काय म्हणताय कशी चाललीय सणाची तयारी तुमची.
चालली आहे की. तयारी काय शेवट शेवटपर्यंत सणाची तयारी करायलाच लागतीया.
ते काही संपत नाही सोडा. शेवटच्या क्षणापर्यंत आपल चालूच.
चालूच राहते इथे.
आमच्या इकडे ना उद्या पुरणपोळी बरोबर परवा दिवशी ना हे पण करतात. असे धपाटे चकल्या
होय
असे होये. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे करायचे. तळ म्हणजे, तळलेले जे पदार्थ असतात का नाही
हा ते करायचे.
मग आपण त्यात कुणाला अस फुग्याचे धपाटे आवडतात. कोणाला असे थापलेले धपाटे पाहिजे म्हणतात.
ह आम्ही थापलेले करतो. तळून करत नाही.
हा, मग आमच्या इथ की नाही तळून करतोय धपाटे. मग त्यात कसे डाळीचे, डाळ, तांदूळ, थोडं ज्वारी, थोडं गहू उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ असते ना त्येच्यात
मग समप्रमाणात घालता का वेगळ वे म्हणजे कमी जास्त
कमी कमी जास्त करायचं, म्हणजे आता समजा एक अर्धा किलो तुमच्या हरभरची डाळ असेल ना.
हा
तर त्यामध्ये एक वाटी तांदूळ थोडसच एका अशी मूठभर अशे होतील एवढी ज्वारी, थोडासा गहू गहू, हा गहू एक थोडस घालत्यात.
हा
आणि उडदाची डाळ एक वाटी
ह, आम्ही उडदाची डाळ ज्यादा प्रमाणात आमचं होतयं.
हा म्हणजे अर्धा किलोला वो एक वाटी बास होतयं
बस होते
ह हे सगळं भाजून घेऊन, दळून घेऊन येतं
हम्
ते मिष जरासं मोठं आपल्या रोजच्या ज्वारीच्या गव्हाच्या पिठापेक्षा जरासं मोठं अस दळवून आणलेलं. तर मग त्याचे धपाटे छान होतात.
तुम्ही म्हणजे लाटून तळता? का छोटे, छोटे, छोटे, छोटे पुऱ्यांसारखं तेवढंच लाटायचं?
लाटतच नाही ते, अशे आपण हातानेच बनवून करतोय
जे थापून
थापून आपण हातावर, हातावरची भाकरी करतोय ना.
हां
तस थांपून पण नाही आणि लाटून सुद्धा नाहीय ते
हातावर ही करून करत.
हातावर करतोय ते कस करतोय ते मळताना कणी त्यात थोडीशी हळद तिखट मीठ, कोथिंबीर ओवा हे सगळं असं घालतोय समप्रमाणामध्ये थोडस तेल गरम करून घालायचं त्येज्यात, म्हणजे ते छान फुग तत धपाटे
हम्म, मोहन घातलं की चांगली होतंय
हम् आणि आपण पिठ
नाही तशी हाताला
नाही, नाही थोडसं पाणी लावायचं
हा
आणि करायचं. अ म्हणजे हातावरची भाकरी पाहिल्याची लोक कशी करत होते
करत होती हा.
हा मग आमच्या घरात कसं, आमची आजी आमची मम्मी, परत आमच्या सासूबाईसुद्धा ह हातावरच करतात धपाट ते हो होय तर छोटे छोटे गोळे करून घ्यायच आणी त्यात ते डाळीचं पीठ असतेय कणी आणि, हा हाताला ते चिकटून बसत नाही जास्त.
आम्ही कसं, पीठ जरा अस सैलसर मळून असं, थापून भाकरी जशी थापडतो. तशी थापून असं करतो.
ते, असे गोल कापे आपण कापे वाट
कापडावर, नाही हा कापडावर हे करायचं, थापायची कापडं घालायचं तर मग ह्याच्या वारच तव्यावरच डायरेक्ट होल पडायच आणि कापड काढून घ्यायचं, असं करतो.
होय काय?
हा, आमच्या इथं पण आहेच. शेजारी, मग त्यांना पण तसले आवडतात. आमची आई असं करतात, त्यांनी म्हणतात. पूर्वी म्हणजे, आमच्या गावाकडे हेच पद्धत आहे, अशी चालू त्या मग अस तच सवयला गेलेली आहे ना करायची.
हम्म.
आणि लोकं खरवस म्हणजे, तुमचा गिन्ना. ते पहिलं असतं ते नुसतं असं, शिजवून उकडून घेतात सगळं. आणि घट्ट सगळा झाला चिक, ते घट्ट झालं की तुम्ही. खिसून घेता.
खिसून साखरच्या पक्कमध्ये घालायचं ते.
हा मग आम्ही तसं करत नाही. आम्ही कसं, दूध घालतो त्याच्यात आणि मिक्स करतो.
हा.
दूध घालून, गुळ घालून मग डायरेक्ट हे करतो, मग ते मऊ झालेलं असतं ते आम्हाला आमच्याकडे अस ते ज्यादा करून.
होय काय?
हा. पहिल्या दिवशीच जरी असेल कणी तरी त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि करायचं.
आम्ही पहिल्या दिवशीच्या गिन्याचा जो एक खरवस बनवतो कणी त्यात असं दूध वगैरे घालत नाही. त्यो अस वाळला, वाळला सुट्टा होतोय बघा.
हा म तेच की आमच्या इथ एक जण आहेत की नाही, त्यांनी दिलेली म्हणजे, बर्फी सारखं एकदम ती डब्यात तेवढच उकडती आणि खिसणीनं खिसती. ती आणि साखर घालती आणि ते हलवून असं करतात त्यांनी.
होय होय ते घट्ट बर्फीच्या वड्या पडल्यासारख्या ना, वड्या पडतात त्याच्या.
मग हिकडच्या? भागाला कसं म्हणजे, असं करतात माझी सासू असं ते चीक असं वाळवून ठेवायची. मग त्यांची ती बाकी तीची मुलं आल्यानंतर म घरचं दूध असतय म्हशी होते ना आमच्या.
हा. हा.
मग त्याचं ते, असं काय भिजत घालून काय. तरी येणार माहिती पडलं, की भिजत घालायच्या आणि संध्याकाळी खरवस करायचा उद्या खायला.
ते वाळवू हां वाळवून वाळवून ठेवले ना, तर ते खराब होत नाही ते.
हा वाळवून ठेवायचे त्यांनी.
मग ते कसे करत असतील? साखरच्या पाकेमध्ये घालत असतील ते खिसून. आणि वाळवत असतील ते. म्हणजे त्याचा गोडवा पण राहत असेल आणि ते खराब पण होत नसणार ए.
हं. काय करायचं काय म्हण मी कसं म्हणजे असं ज्यादा प्रमाणात कसं आमचं राहणं झालं नाही ना तिथं. त्यामुळे एवढं असं काही हे नाहीये. आणि नवीन असल्यानंतर कुठे एवढं येतं. आत्ता एक माहिती पडायला लागलय. हे असं करायचं ते तसं करायचं.
होय. आधी कसं तिने जे करतील ते आपण फक्त बघायचं. सांगतील तेवढं करायचं एवढंच होतय. तीच बघून.
नाही आम्ही तिकट सांडगे पण कसं करतो? हो. डायरेक्ट हे करत जातो. आता उन्हाळी पदार्थात पण कसं शाबूच्या चकल्या करतो तिखट. हिरवी मिरची घालून. बटाटे जास्त घालायचे शाबू- कमी घालायचा.
मग ते शाबू तुम्ही असं दळून आणताय काय भिजत घालून मळून घेताय?
भिजत घालून केलं की नाही म्हणजे शाबू म कस. बाजूला राहतोय. म तस पण एक प्रकारचे केले आणि- तो शाबू मिक्सरला लावला रव्यासारखा काढला आणि त्याच्या- चकल्या घातल्या. त्याच्या गोल चकल्या छान झाल्या. आणि तेच खायला चां चांगलं झालं असं म्हणजे. मिरची ह घालून केलेलं. होतय की.
कारण ते
रव्यासारखं झालं कि ते. नाही नाही मिक्सरला बारीक होतय. ओल म्हणजे भिजत घालून नाही बारीक केलं. बिन भिजत घालता डायरेक्ट मिक्सर लावला.
हां. तेच म्हणायले मी. बिन भिजत घालता असं वाळ वळ- आपण शाबू दुकानातून आणल्यावर जसं असतय ना?
आणल्यावरचच. हां. ते होतंय की बारीक. होतय ते चांगलं बारीक. उलट ते टेस्टी झालेयेती.
होय का?
म मी दुसरे केलेले ते शाबूत बटाटे घालून केलेले होते कसं शाबू हे केलं नव्हतं भिजत घात- -टलेलं. आणि डायरेक्ट चकल्या पाडलेल्या मग ते शाबू ते पण चांगलं लागत. पण शाबू त्यो घट्ट म्हणजे चांगला फुगला जातोय त्यातला.
ना.
म ते एकदा केलेलं खूप तिकट झालंत. मग ह्या वर्षी म्हणून कमी तिकट करायचं म्हंटलं. जादा तिकट करायचं नाही.
हा. हा.
त्यांनी तर आमच्यात ठसका उठतोय बाई. कसलं तिकट केलंय.
ते कसं मिरचीचं प्रमाण हा. मिरचीच प्रमाण जरा जास्त झाल की तिखट होत असेल.
नाही त्या वेळची ती मिरचीच होती ती एकदम तिखट जाळच होती. लक्षात आली नाही अशी. दरवेेळेस तिकट होत नाही म्हणून आपलं केलं.
आता मिरची अजिबात तिखट लागत नाही. तशीच जरी खाल्ला ना तुम्ही-
हो काल आंबाड्याच्या भाजीला मी केवढी मिरची घातली.
हम्म.
तिकटच नाही, आळूच्या वडीला पण केवढी घातली. तुम्ही तिकटच करत नाही आज म्हणायला लागले सगळे आता काय आणि किती घालू म्हंटलं. लोकं दहा रुपयाेची मिरची घेतात मी अर्धा किलो आणली, म्हटलं त्या डब्यात दिसतेच काय बघा आता.
मग त्यासाठी हा, मिरचीच तिखटं नाही त्यामुंळ आपण तरी काय करणार.
हो नाही, आणि किती करायचं दुसऱ्या एक मिरची आहे ती वडे वगैरे केले की त्याच्या बरोबर तळून खायला त्या मिर च्या चांगल्या लाग
पण त्या ठेवल्या की मग त्याला असं म्हणजे कुजल्यागतच मिरची होती गेल्या आठवड्यात तसलीच आली. रोज मुठ भरून फेकून दिल्या, पाणी सुटलं की खराब व्हायला लागल्या त्या.
ते पाणी असं‌ धुवून वगैरे ठेवलं असतील वो पाण्यातून
हम् नाही धूत मी धूत नाही ते हा ती कवळीच होती.
आपण नाही धूत पण, हा. आपण घेतानाच जर ती आधीच ती आ चार-पाच दिवस आधी तोडली अस
लेलं होतं का काय, काय माहिती?
चार-पाच दिवस आधी तोडून ठेवतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशी पॅक वगैरे असली तर ती खराबच होती ना घरात आणून ठेवल्यावर आपण.
खराब होतय ते त्यांनी, ते फ्रीजला ठेवा कशाला ठेवा खराबच होतय तेे.
नाही खराबच होऊन जाते ते. त्यामुळं तिकट पणा त्यात आधीच नसतोय आणि ठेवून आणि जरा खराब होऊन जाते तेे.
तेच तिने ती पप्पाई ही केली कशाला कापून ठेवलीस ग उगीच म्हटलं.
हम हम.
सगळी टेस्ट जाती त्याची, आता हे एवढे पदार्थ तिथे शेजारच्यानी त्यांची सून इकडं ते सगळेजण आलते.
म्हणून त्या बाजरीच्या भाकरी एकदम कडक कागदा पेपर सारख्या
हो ते वाळ्या, वाळवून देतात भाकरी करून वाळवतात तेच ना.
हम आणि हा तिथं डिमार्ट मध्ये पण आता तसल्या भाकरी विकायला यायला लागल्याती कडक.
हा ते कसं, एकदम हा. एकदम पातळ-पातळ असं थापटायच्या आपण त्या भाक
खूप एकदम पात्तळ.
एकदम पातळ असे करायचे. पीठ एकदम कमी लावून आपण रोजच्या भाकरीला स. पीठ लावतोय कणी. तसं करून ते एकदम पातळ करून, हा. आता ये आपण भाजून श गॅसवरती भाजून शेकून असं घेतलं ना दोन्ही बाजूनी.
नाही ह्या चुलीवरच्या भाकरी येते गॅसवरच्या नाही येत त्या भाकरी. चुलीवरच्या येते हा हा, मी पण कसं म्हणजे असं हे असं. नाही मंग गच्चीवर मध्ये मधल्या पॅसेज मध्ये जागा आहे मग तिथं चुलीवर सोडा करते मी पण. त्या मुलग्याला आवडतात माझ्या. चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं मटण सगळं चुलीवरच म्हणजे चैनी असते मग त्याचीे
होय
पण ते खाली वर करायला आता होत नाही पहिल्या सारखं आणि खाली चूल पेटवायला अशी जागा नाहीये थोडाच पॅसेज हाय म ते वरच यायला लागत कराय सगळं
त्यासाठी जागा भरपूर लागते
हो आता काय करायचं एकदमच घेतलं यात ते हाय तिथं राहिलाच पाहिजे म्हणायचं
होय आपण एकदा नक्की ट्राय करू तुमची चुलीवरची भाकरी
करायच तुमच्याकड असेल ना गावाला तिथं
हू आहे चूल आहे आमच्यात नाही आहे आहे नाही तुमच्या हातची ओ
माझ्या हातची काय चालेल चालेल या
तुमच्या हातची एकदा नक्की ट्राय करू म्हटलं आमच्या इकडे आहे चूल सोडा वापरतोय आम्ही चुलीच काय नाहीे हाय
नाही लागत्या ती कसं गॅस वगैरे मध्ये आता मिळणार नव्हते म्हटल्यानंतर मी पण चुलीवर आठ दिवस एक टाईम चुलीवर केलंच
होय
हो मग नंतर कुठ हे करत बसायचं मिळालाच नाही गॅस तर सकाळचा नाष्ट्याची गडबड असते तेव्हा काय करणार
नाही खूप गडबड गडबड होते खूप त्यावेळी
हो
चालतय आपण बोलू परत ह्याच्यावर
हा
हा बाय